बोला ना ताई आओ आवाजच येत नव्हता.
हो सर्वर प्रॉब्लेम दाखवत होत काही तरी.
हम हम
हा काय करतात?
काय नाही बसले होते जेवण वगैरे झालं आत्ताच.
हां हां.
तुमचं आवरलं का, काम स्वयंपाक जेवण.
हो झालं बघा.
हम हम आज सुट्टी असेल ना मुलांना.
हो आज सुट्टी.
हम मग आज काय विशेष आज. कडी सोडायला बारशीच द्वादशीचं.
आज सांज्याचा पोळ्या केलत्या बघा. हम्म.
ते गोड रव्याचं सारण भरून करतात ना वाटतं.
हा बारीक रव्याचं पण करतात. मोठ्या रव्याचं पण करतात.
हम्म हम्म हम्म.
हां.
बारीक रवा असेल तर फुटत नसतील ना त्या.
हा नाही मोठा रवा असतो तो, पण एवढा काय मोठा नसतोय. त्यांच्या पण नाही फुटत.
हा हा.
लावतात हम.
आणि कशा करतात, त्या सांजच्या पुऱ्या.
सांजा बनवायचा, आपण नॉर्मल सांजा कसा बनव तो तसा गुळ घालून. हा तसा करायचा, आणि चपातीच्या कणकीत घालून. करायचं पुरण हा सेम, तसंच पीठ लावून लाटायचं.
हा हा नाही ऍक्च्युली आमच्याकडे नाही करत ना, त्यामुळे विचारलं.
हा हा तसंच करायचं.
हम हम.
हम हम फक्तं पीठ लावून लाटायचं असते. पुरणपोळी तुम्ही तेलाची करता.
नाही आम्ही पिठ लावूनच लाटतो तेलाची करतात. ती वेगळी असते, काय तरी.
हम हम नाही तसंच की, फक्त काय तेल लावून लाटतात त्याला.
हा पण ते काहीतरी म्हणजे, टाकताना पण. हा ती हातावरती नाही टाकत वाटतं, की तशीच लाटण्याला रोल
हा हा हा होय होय ते उचलताच येत नाही ना आपल्याला. होय उचलायला येत नाही.
हा ते मग ते बरंच एकाच हेचे किती प्रकार आहेत बघा ना. एकच पदार्थ ये. ते मांडे वेगळे होतात. ते वेगळं तेलाच्या पोळ्या वेगळ्या.
हम.
आ.
प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. म्हणलं प्रत्येक पदार्थ बनवायची.
होय. तेच म्हटलं ना एकच पदार्थ पण, त्याचे किती प्रकार कळले.
हो हं. तुम्ही काय बनवलेला आज मग.
पुरी बटाटा वरण भात श्रीखंड आणलं होतं.
हा हा.
जास्त वेळ उभं वगैरे राहता येत नाही ना. नाही तर पुरणपोळी करण्याचा विचार होता. पण ते थोडा त्रास व्हायला लागला मग म्हणलं राहू दे आ?
पुरी करायला पण वेळ लागतोच की?
हो पण तरी पुरणपोळीपेक्षा कमी लागतो.
हो हां ते बरोबर हाय.
ह ह त्यामुळे म तेच केलं शॉर्टकट मध्ये थोडसं.
नवता
पीठ मळताना ना, अ थोडीशी साखर आणि रवा पण टाकते मी.
ह आणि
दोन एक चमचे रवा टाकायचा आणि अर्धा चमचा साखर टाकायची.
हम्म हम गव्हाच्या पिठाचं कि मैद्याचं?
गव्हाच्या.
हा त्यात ना थोडं ओवा घालायचा. आणि धनजिरे पुूड आणि कसुरी मेथी जास्त घालायची.
हम् हम्
आणि बनवायचं मसाला पुरी केल्यासारखं लागतं.
ह ह नाही तशा पण करून पाहिल्या मी, पण माझी मुलं खूप नखरेली.
हम् छान होत ते, नाही चांगलं लागत कि ते.
हो हो पण ते पोरांचं कसं असतं तुम्हाला माहित.
हो आम्ही तसच बनवतो प्लेन नाहीच बनवत.
ल तर ते परत केलं ना? पण तुला कोणी सांगितलं होतं आम्हाला आवडतंय म्हणून तू कशाला केल?
होय होय ते आणि विचारतात पुढं तुला कोण सांगितल?
हा मग त्यापेक्षा आहेना जे आहेत, जे खातात ते करायचं. एखाद वेळेस स्वतः म्हटले ना काहीतरी वेगळं कर मग काहीतरी ट्राय करायचं. नाहीत तर आहे ते खा नाहीत बसा. भूक लागली की खातात गपचूप. हमं
बनवलेलं खायला तर पाहिजे म्हणलं.
हो ना. कारण मध्ये मध्ये ना मी कस्तुरी मेथीच्या वगैरे पुऱ्या बनवायची. अ तुम्ही म्हटलं तसच ओवा टाकायच थोडासा थोडी लाल मिरची पावडर. कसुरी मेथी वगैरे टाकून त्याच्या पुऱ्या बनवल्या होत्या प एकदा खाल्या दुसऱ्यांदा खाल्या. तिसऱ्यांदा केलंय तर म्हटल तुला कोुणी सांगितलं होतं करायला?
हम्म
कशाला केलंय ते, आम्हाला नाही खायचं खातुच.
आम्ही पण आधी प्लेनच बनवत होतो, मग ते आमच्या इथे छोले भटोरे मिळतना हॉटेलमध्ये.
हम्म हम्म.
ते तिथून ऐकदा आम्ही पार्सल आणलेलं ना तेव्हा बघितलं. त्यांनी बनवलेलंं मग तेव्हापासून आम्ही तसच बनवतो आता.
हम् हम्.
ह छोले भटुरे पण आमच्या इथे छान मिळतात.
हा हा मला पण आवडतं असं नवीन नवीन ट्राय करायला, पण काय होतं ना घरातलं. काम, जॉब याच्यामुळे एवढा जीव वैतागून जातो.
जरा कोणतर मदतीला असेल तर मग करू वाटते हो.
हो.
हम्म.
नाही तर मग एकटीने म्हटल्यावरती सगळंच बघायचं ना मग. ते जीव वैतागून जातो, काही नकोये.
घरी निवाांत असलं की चालतय.
हं. मग असं वाटत म्हणजे, कधी कधी असं वाटतं रोज भात उकडला ना तरी चालल. पण ते नको त्रास, सारख सारखा.
हा.
आणि होता बऱ्याचदा होत वैतागून जातो, ऑफिसचं टेन्शन असत कामच. कामाचा लोड पडलेला असतो वैतागून गेलेला असतो जीव, रस्त्याने काहीतरी झालेलं असत.
होच की चीडचिड होते मग.
हम्म.
हम्म पोरांच आणि काय तर मध्येच
हो ते तर आहेच, त्यांचा तर वेगळंच काहीतरी असत
हो पोरं मोठी हाईत म्हणून बरं
हम्म
नाहीतर मग काय मजाच असत्या.
आणि तर लांबचा प्रवास असेल ना ऑफिसचा वगैरे. मग तो खूप वैताग येतो.
हो आणि तुमच्याकडे ट्रॉफिक पण जास्त असेल ना.
हो.
त्याच्या मूळं तर लई वैताग
आता मी काही दिवस ना कॉर्पोरेशनला होतो हे. म्हणजे पुण्यात मंडई आहे ना, मंडई गणपती वगैरे. तिथे जात होते, येताना काय व्हायचं की बसमध्ये जागाच भेटायची नाही बसायला. आणि जवळ जवळ बसला यायला सव्वा तास वगैरे लागायचा. येवड उभं राहून म ऑलरेडी ऑफिसचं काम.
होच की घरी येण्यावरून जायचं.
मग वैतागून जायची मी
सगळं एकटीनच मॅनेज करायचं म्हणणावर होत नाही हो.
हो ना ओ.
म्हणतोय लेडीज ना काम पण, घरी पण सगळंच बघायचं असत ना.
हो घरातलं सगळंच पाहायचंय बाहेरचंय बघायचंय.
लई लोड होतंय, लेडीजना.
हा ना आणि वर म्हणणार काय केलं तू?
हो वर्षांचं बरं असते एक काम करून आलं निवांत झालं. हाय की नाय अहं.
पण आपल्याला तस नाही त्यांना सुट्टी पण असते आपण. आपल्याला आहे का सुट्टी तरी आहे का?
ह सुट्टी तासभर निवांत बसायला मिळत नाही
तेस ना
सूट्टी कुठली घेताय आणि. कुठं कुणाच्या घरी गेला राहयला तरी पण तेच.
ते तर आहेच उलट नाही केलं का मग ते म्हणणार आध आणि नुसती बसली.
तेच के म्हणजे असं नाहीच बैला.
काम करायलाच पाहिजे.
हम्म आणि असं बाहेर कुठं फिरायला गेलं ना की आल्यावरती तो राडा खुनावत असतो आपल्याला.
हम्म.
ते चार दिवसांचे कपडे घरातला पसारा वगैरे.
होय.
त्याच्यामुळे बसू वाटत नाही.
आणि काय म्हणते मग आज पाऊस आहे काय?
हम्म
पाऊस आहे का आज?
आहे थोडं थोडं मग अशी झाला आता कमी हे. म्हणजे आता बंद आहे सध्या.
हम्म. रात्री आमच्या इकड होतं. हो पहाटेपासून लई पडत होता, आठ वाजेपर्यंत.
हम्म हम्म.
हम्म नॉन स्टॉप होता आता मगाशी थोड येऊन गेलाय, आता नाही बंद आहे.
हम्म हम्म.
त्यात आमच बोका काल रात्रभर मांडीवर झोपून होत, मलाही झोपून नाही दिलं. आणि स्वतः वळ वळ करत होता नुसता खाली टाकलं की उठायच आणि नखं मारायचा.
हा.
त्याला मांडीवरती झोपायचं होतं.
तुमचं घर मग स्वतःच आहे तिथं?
आईवडिलांच आहे.
तिथ राहता का तुम्ही?
हम्म म्हणजे ते वेगळे राहतात मी वेगळी राहते.
हा हा. तुम्हाला दिलय पण पुण्यातच ना?
हो हो.
हा.
वधुलय पण पुण्यात, आहे पण पुण्याचीच.
हम्म हम्म, हम्म
माझे मिस्टर काही दिवस होते मुंबईला सात आठ वर्ष ते वाटतं. त्याच्यानंतर मग इकडे, पुण्यात शिफ्ट झाले ते.
हम.
माझ्या लग्नापासून तर इथंच आहोत अजून म्हणजे.
हा म्हणजे लग्नांच्या आधी होते काय.
हो म्हणजे माझे मिस्टर माझे, दाजी पण येत. असं.
हां काय.
हम्म ताई वारली म्हणून, मी दाजींशी लग्न केलं ना. हो माझं मिस्टर तिचं लग्न झालं, तेव्हा मुंबईतच होते.
असं झालं होय. ताई ताई मग कशान काय झालं त्यांना.
एक्सीडेंट झाला होता.
हा हा त्यांना काय मुलं होतीत काय. ओके ठीक आहे.
हो हो.